हॅलो येतो आवाज. कशा आहेत?
काय नाही मजेत.
अ मी पण एकदम मजेत हे.
हा हा. काय बाकी? बाकी काही नाही चाललंय. वातावरण पावसाचं असल्यामुळे आणि कडक ऊन असल्यामुळे असे दोघं मिक्स ऋतू चालू आहेत सध्या.
उन्हाळा, हिवाळा सगळ एकत्र सकाळी बघितलं तो खूप कडक कोण दुपारनंतर एकदम पाऊस दो धो दो संध्याकाळी थंडी वाजायला लागते.
हो. जे कोणता ऋतू सांगावा तेही कळत नाही.
एका दिवसात तीन ऋतू बघतोय आपण सध्या. अहं अहं. हा. आधी कस होतो चार, चार महिने चला उन्हाळा चार महिने. पावसाळा चार महिने. हिवाळा चार महिने तसं नाही ना एका दिवसात तीन ऋतू होतात.
हो.
कधी काय होईल काही सांगता येत नाही.
तेच तर आता ह्या वर्षी तर पाऊस म्हणजे कंटिन्यू चालूच आहे. बंदच नाहीये आणि त्यात उन्हाळ्यात पण मध्ये मध्ये पाऊस येतोय थंडीत पण पाऊस पडला म्हणजे कंटिन्यू चालू
हो. खूप लवकर आणि पावसाळा मागच्या वर्षी तर किती लवकर पडला होता. मे च्या आधी पासूनच चालू झाले. अवो लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा पाऊस. सुद्धा हम्म.
बाकी काही नाही. तुम्हाला काय हॉबीज वगैरे काय आहेत तुमच्या?
माझ मला आणि का ड्रॉइंग करायला आवडती, मेहंदी काढायला आवडतात. आणि पार्लरचं थोडंफार नाही कां नॉलेज असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. परत एमपीएससी, युपीएससी. त्या ज्या एक्झाम असतात ना त्याच्यासाठी पण अभ्यास करायला खूप आवडतं. वाचन करायला.
हो हो हो. मी पण दिल्या आहेत आधी एमपी युपीएससी एक्झाम मग नंतर थोडा गॅप पडला, थोडं लिंक पण मग नाही राहत त्यामुळे मग हळू हळू ते मागे पडत गेल. जेव्हा फ्लो होता तेव्हा बऱ्याच एक्झाम दिल्या.
हो हो आणि कस मुलं मोठे झालेत का मग ते आपल्याला नाही होत आधी कस थोडाफार अभ्यास लग्नाच्या आधी कस थोडस अभ्यासामध्ये रस पण असतो, कॉलेज मध आपण नुसतच बाहेर पडलो त्यामुळे आपण करू शकतो. तेवढच लग्न झाल्यानंतर करणं म्हणजे खूप खूप मोठ अ गोष्ट आहे ती. अभ्यासासाठी टाइम काढला पाहिजे ना.
सगळे मित्र मैत्रिणी आपण एकत्र असतो ना मग एकमेकांच्या नोट्स शेअर करण किंवा मग अ माहिती एकमेकांना पुरवण हे सगळ्या गोष्टींमधून आपण एकमेकांशी जोडलेलो असतो आणि त्यानिमितानी अभ्यासाशी पण अ बोलण होत ना अभ्यासावर. की हा तू हे कर की हे विचारलं जात अस म्हणून हे म्हणजे नंतर काही लिंक च नाही राहत कोणत्याच बाबतीत.
हो
आणि अभ्यासाबद्दल पण मग अ डोक्यात असं राह नाही ना एकदा जबाबदारी पडली कि म बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त अडकत जात.
हो हो खरंच तसचहून जातं म्हणजे रुटीन सगळं बदलून जातं ना.
हो कुटुंबात जास्त अडकतं आपलं मग ते रुटीन होऊन जात.
हा आणि टाइम काढाव लागतो मुळात आधी कसा व लग्नाच्या आधी आई आईच्या ईत कसं आई सगळं बघून घेत असते. त्यामुळे कसं अभ्यासाकड आपण नुसं अभ्यासिक अभ्यास केला तरी चालतं. तस लग्न झाल्यावर नाही होत ना.
हो जबाबदारी नसते ना आधी काहीच.
हो ना जबाबदारी नसते काय नसते त्यामुळं काय करायचं असल ते लग्नाच्या आधी परफेक्ट होतं एकदम. करू शकतो आपण त्याच्यानंतर मग टाइम देणं खूप म हे होतो.
कधी, कधी असं आठवलं की लग्नाच्या म्हणजे आधी आपण जे होतो किंवा जो अभ्यास आपण केलेल किंवा जे आपण शिकलो आहोत आताच्या सीच्युएशनला ते विचार केला की खरंच आपण अशे होतो का ते सुद्धा असं आठवाव लागत की आपण अशे होतो आता कशे झालोयत म्हणजे तो जो फरक आहे त्या दोन आपल्या स्वतःच्याच व्यक् मत्त्वातला खूपच जाणवतो.
हो खूपच खरंच ना. ह आणि म्हणजे लग्नाच्या आली कस किती धांगडधिंगा असायचा. काहीच टेन्शन नसायचं काय नसायचं काही पण करू शकत असतं. तसं लग्न झाल्यावर नाही ना बांधलकी असते ना. मनासारखं वगैरे जास् करता येत नाही काय नाही.
म्हणजे ना असं काही नाही की बंधन समोरच्या लादली तरच आपण बंधनात असतो. पण ते एक मनानेच असं होऊन जात ते आपोआपच होत.
हो म्हणजे घरचे जणी म्हटले तरी आपल्याला समाजाशी समाज काय म्हणल आपण हाच विचार करणार ना असंच होऊन जात की नाही ग आपण इकडे गेलो तर काय म्हणतील. कसं काय ह करायचं असं होऊन जातं ना की आपण स्वतःच तसं वागायला लागतो.
हो आपोआप त्या आ दिशेने पाऊल टाकायला लागतो आपण.
म्हणजे घरच्यांचा जरी असं काय नसलं पण मग दुसऱ्यांमुळे आपण वागायला लागतो अस होऊ जात म आणि बाल पणी तर काय आपल्या किती छान गेलेल्या आता मुलांच्या बालपणी सुद्धा नाही हो.
अ त्यांना खेळायला ना अ मोकळ ग्राउंड आहे ना त्यांना आपले खेळ पण नाही माहितीय आपण किती खेळ खेळलो लहातपणी.
हो हो खरच ना आता मुलांना फक्त मोबाईल, मोबाईल, टीव्ही आणि जरी खाली गेले तरी गेम याच्या व्यतिरिक्त यांची चर्चाच नसते आपल्या वेळेस कशे आपण क्रिकेट असतात मुलांचे क गेम खेळायचो आता तस काहीच नाहीये, आता म्हणजे सगळंच बदलले मुलांचं तर आणि आधी कस जास्त खेळलो का आपल्याला भूक पण लागत होती हॅलो,
हो हो बोला ना ऐकते मी हॅलो,
आवाज येतोय ना,
येतोय येतोय ते मध्ये मध्ये बोललं की तुमचं आणि माझं दोघं एकत्र होतं ना म्हणून मग ऐक
हा ओके ओके आणि आधि कसं आपल्या बालपणामध्ये आपण खेळायचो जास्त दमायचो भूक लागायची घरी लोक पोड भरून जेवण करायचो तसं मुलांच कुठे आता मैदानी खेळ खेळत नाही काही टीव्ही आणि ते एका ठिकाणी भूक लागतं नाही जे देईल ते बळजबरी बाहेरच जास्त खाणं हे भरपूर परिणाम होतो ना ह्या टीव्ही मोबाईल यांच्या मुळे त्यांच्यामुळे आधी सारखं बाल पण राहिलच नाही ना
तर काय आणि ते मोबाईलच एक व्यसनच होऊन जात मुलांना एक गोष्ट बघायला लागले की हा त्यांना ते बाकीच्या जगापेक्षा ते मोबाईलच जग इतकं छान वाटतं ना
हो हो खरच आहे मुलांना आणि त्याच्या हा आणि मुलांना कसं होऊन जात माहिती का आपण बळजबरी कराव लागती जेवण कररे बाबा चल टाइम झालाय नाश्ता करून घेतो, त्यांना आपण आपण सांगितलं पाहिजे त्यावेळेस ते करतात आधी तसं नव्हतं ना आपण खेळून आलं आपल्याला इतकी भूक लागून रहायची की काही जरी केलेलं असलं चटणी भा भाकरी जरी असली तरी माणूस खाऊन घ्यायचा
आणि त्यावर आणि मार पण खावं लागायचं नाही आवडलं म्हटलं कि ते अजून मार पण मिळायचा आपल्याला
हो,
असं आत्ताच्या मुलांना आपण मारू पण नाही शकत त्यांना ते जास्त असं अ हे आहे अजून
मग आणि कसं होतं आपण हट्टी पण नव्हतो एवढं मुलं आजकालची खूप हटी आहेत ना हो त्यांच हाट म्हणजे आपल्याला ते पूर्ण हेच आवडलं नाही तर हे पाहिजे ते पाहि ते पाहिजे ते पाहिजे आपण आधी कधी केलंच नाही तसं काही
त्यांना माहिती आहे ना की मागितलं म्हणजे मीळणारच थोड हट्ट केले थोडे नाटकं केलीत की लगेच मिळणार पण आपल्याला पण असं वाटत की आपल्या वेळेस ही असं सगळ्या गोष्टी नव्हत्या आता जे नवीन नवीन येत आहे ते मुलांना म्हणजे मिळायला पाहिजे किंवा मग त्या गोष्टीतून ते नाही गेले तर मग बाहेरच्या जगाशी ते मागे पडतील त्यांच तुलना सध्या खूप हो तेणा दोघ मुलांमध्ये पण बाहेर गेले मित्रांमध्ये तर ते पण एक चर्चा हो ते त्यांच्या मध्ये कि तुझ्याकडे हे आहे माझ्याकडे नाहीय असं प्रत्येक चढ आवडीच्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे मग ते पण एक असं वाटतं की नको आपली मुलं पण मागे नको पडायला,
हो, आणि मुळात कसं झालं आपल्याला लहानपणी नाही मिळालं म्हणून आपण काय म्हणतो की आपल्या मुलांना सग सगळंच मिळायला पाहिजे
हो आणि आपल्या वेळेस एवढं नव्हतं पण ही टेक्नॉलॉजी काही नव्हती हे गेम्स नव्हते किंवा काही नव्हतं आपले सगळं उठायचं बाहेर जायचं एकतर सायकल चालवायची किंवा मग बाकी असे विटी दांडू म्हणा किंवा खो खो काय मामाचं पत्र हारवलं असे छोटे छोटे गेम खेळून आपण म्हणजे आप आपला दिवस जायचा
हो ऐम हे खेळ मुलांना माहती सुद्धा नाही वो आता
तर काय
काहीच माहीत नाही त्यांना, जरं विचारल ना मामाचं पत्र हरवलं ते म्हणतात खरंच मामाने पत्र पाठवलेलं ह रवलं का गं मम्मी? ही सिचुएशन आहे आजची हम्म. त्यांना काहीच माहीत नाही आहे मुळात बाकी काय?
तर आपण आपण आपल्या मुलांना तर म्हणजे तेवढे आपण हे करायला पाहिजे की हा आपलं काळात आसं होतं आम्ही असे गेम खेळायचो आपण त्यांना ते सवयीच बनवल पाहिजे की आपण असे गेम खेळूया. असं म्हणून आपण माहिती दिली पाहिजे त्यांना आपल्या गेमबद्दल की त्यांना पण छान वाटेल. आता काल परवाच एक होतं आता मुलांच्या सुट्टया चालू आहेत ना मग काय करायचं म सगळे मोबाईल घेऊन बसलेले, आणि मग लाईट गेली मग आता काय करायच? सर्वांना एक राऊंड करून दिलं आणि आजूबाजूला उभं केलं त्याच्या आणि आपण गेम खेळायचो तळ्यात मळ्यात
होत ना हो हो हो
हो मग ते त्यांना शिकवलं की हे असं म्हट टलं की मध्ये उडी मारायची मळ्यात म्हटलं की मागे जायचं बापरे! मग काय लाईट येईपर्यंत तोच गेम चालला.
होवा मजा आली आपण पण शिकून दिण गरजेचं आहे त्यांना मग त्यांच्या लक्षात येत अस तरी असं पण काहीतरी हाये
मग काय आणि छान वाटलं आणि आपल्याला पण आपल्या काळात गेलेल्या सारखं वाटलं.
हो हो खरंच ना
हा चालेल, मी करू का तुम्हाला लगेच कॉल ताई?
हो हो काहीच हरकत नाही काही हरकत नाही. चालेल चालेल एक मिंट टी हॅलो.